ह सर तुम्ही मारती सजगकीवर बोलत आहे का?
येस इनशोरन्स
अहो आम्हाला जरा एक, गाडीचा पार्ट बदलायचा होता.
काही विषय नाही घेऊन यान-
हां तुमचं शोरूमचं लोकेशन कुठे आहे सर,
नियर खंडेलवाल ऑफिस,
गेलेला ऑफिस,
हम्म अकोला अगोला
अकोला का?
हम्म.
तर जवळपास कोणत्या जवळपास नाही का कुठं शोरूम
हम्म हम वाशिमला पण उपलब्ध आहे, हिंगोली नांदेड
ल ते ल दुर झाले. येतो ना अकोल्याला एक दिवस.
चालते काही विषय नाही अकोल्यात ये चार वाजेपर्यंत
हो काय नाही ते जरा स्पीकर बदलायचे होते.
असे, काय विषय नाही घेऊन या मग आपण कंपनीचे लावून देऊ.
चालते ना चांगले वाजले पाहिजे आवाज बिवाज
काही विषय नाही जसे घेतली तशी भेटून जातील.
होका आणि ते जरा पेट्रोलच्या आण आमच्या गाडीचं इंजिन खराब झालं ओ
हो मग त्याला खर्च येईल तुम्हाला जरा जास्त
खर्च येईल का?
हम्म ते कंपनीकडून सामने
नाही असं म्हणलं की जरा इन्शुरस मधी झालं पाहिजेत. आस वाटल मला ऐकून
नाही ते एवढं कव्हर नाही होणार.
हो का?
हम्म.
नाही असं डिस्काउंट वििस्काउंट चालू असेल तर टाकून द्या म्हणलं गाडी
काही विषय नाही. जास्त खाल्लं असल त्यांनी लिमिट होती त्या हा हा लिमिट वाढवा म्हणूनच सांगते.
हम्म आसपट घेऊ पाहाला लागली.
नीट संपुदे ही चांगलं. ठेवलं ध्यानात मी. नाही लावत ते हम्म. तीच पाहिजे तीच नट संपुदे आपल्या आपल्यावर हे करते.
हम.
हे दादागिरी पे दादागिरी है य तो
तिचं संपून टाकीन पाहिल.
ती ग तीचं संपूदे तिज
हम्.
हूं
साहेब येतो मंग गाडी घेऊन.
कायमची निघून जाण श्रीचा हाय आला रे
आला का
हे आला हे
मं ते नेटवर्क आला वाटत सिम
एक ग्रुप तर काहीच कामाच दिसत नाही नुस तितच टाईमपास कर
कोणचा?
कार्या ए आय वर्क
ठीक आहे तर सर चं मार्गदर्शन करतात न.
तिसतला अजुन समजलं नाही, सर कोणते येत आणि काय कोण ये. मग
तो आता कधी मधी पाहत असल.
हा अरे कोण आहे बाळा अभी थोडंसा वीस हे केेले मराठीचे तीस ते केेले कोणचे
लय झटा झटा करतात पोरं.
अरे, एवढं रीकाम, सव्वीस सव्वीस सगळ कम्प्लीट हाय.
सव्वीस शेवटचा आहे शेवटचा.
तीस चेकिंगमध्ये येत, रिजेक्टेड अकरा
म्हणजे कशात ले
मराठी बोलण्याचा हयाच्यात, वाचण्याचे अकरा रिजेक्ट झाले.
बाप्पा
आता म्हणते की समोरचा टास्क आहे.
करत जा म्हनाव सगळेच टास्क
हा
जरा आपला हे टाकून द्यायच स्क्रीनशॉट
खेत लागल का? कशाचे पैशाची
असं, दाखव ना किती भेटलेत.
तू टाक ना, मी
मंग डायरेक्ट सगळेच ऍप डाउनलोड करून घेतील म.
बरं मंग पाचतामं
ते काय आमच्या तच सात भरून ठेव्हा आता बॅग भरून ठेवा आता, सचिन गुरु.
काय मंग गडी नाय घेत
चिडलाय बघ आता अभ्यास करते काय मोबाईल पाहितेय.
फोन केलेला ना त्यानीं डिस्टर्ब करत असल मी त्याला.
मला जायला लागल भरपूर जायला लागल त्या मुले
लागले.
नाही त्याला ग,, लावाय लागलऽ.
कोणती?
ति तिथलची पाय त्याचा फोन आला आता, म्हणजे फोन म्हणऽ. सचिन दा नाही आला मॅसेज.
हा.
त्याला सांगतो गणेशचा सली तो गणेशचा
आज तर तुला तीच कंपटर सोनल्या तेते.
आं.
तीस कॉल होऊनच जाते वाटते आज
हो ना सगळे्याला हाय पाठवलं होतन मी
हा,
ओ रंगूर दादाऽ.
काय?
एका फुट. त्या डस्टनस ना ज अ फोन करत तस काय दुबईला राहत काय. पिसे दुर येन ते दूर येत. काय रे संभाजीनगर ले कधी गेला?
मी दुर हो बरं जवळ नाही मी.
भ ते भाजी नगरला गेला झालला मोठा.
संभाजीनगरला हौ ना मी.
ती लावते का कधी फोन तुला?
ह.
त्याचचले फोन वर बोलत मी का रे लावती का कधी डायरेक्ट जाऊन भेटतो मी डायरेक्ट
काय माहित आज काही नाही
नाही पुन्हाला काय आणायला चालली जाय ना तू तुया काम कर ह हम्म अम्मह
ह् आता सचिन दा नाही गेले तर चालत सगळ्यांकोआ एका दिवसात प एका दिवसात प आता किती करतात हे कॉल
पाय ना डिमांड वढाय लागली आता जराशी
आता तर मला अजून पेमेंट नाही पडल पाहिले पहिलं वाटल दुसरं बोलण
त्याला सांगतो गणेशचा होऊ दे्या म्हणतो.
हो नाहीतर असं कॉल करत बसील ते काय देणार नाही म नाहीतर असेच बिनफुकट कॉल करून देई
हम् करत बसा कॉल
हो् पुण्यालो का तिकीट पाहा लागलो मी तर आता
कोण
नागपूर वरून नाही घेतलं कोणचं गाव आहे ते बिसलापूर नाही का?
गोपाललाल.
छापल रे.
म्हणजे पहिली साखील दिदी का?
हम्म. बिसलापरून बुके.
भिसलापूर नागपूरमध्ये जाताना.
काय माहिती कुठे जनरल कोठा एकवीसशे किलोमीटर लईच झालंय.
बापू एकवीसशे अठराशे तर म्हणले होते.
ह
त्या मालेगावात मोजलं.
हम्म.. अठराशे.
अठराशे आणि हे तीनशे.
कोणतं
त्या नागपूर वरून अठराशे नी इथून तीनशे एकवीसशे
नाही रे नागपूर वरून एकविसशे
बापा फिरून चालली काय नू
हम्म अहो केरला एक्सप्रेस नव्हती
अ काय झालं तिरुपतीले पण जाते ती
हो तिरुपती हाय ते स्टॉप.
मग तिथं उतराना बोलतोय आपल्याला.
तिथे काय उतरून फायदा नाही.
जातानी नाही तर येतानी.
दहा पंधरा मिनिटे थांबते तिथे
हम्म इथपर्यंत वास यालाय.
मार खातीया. वटर वटर वटर वटर वटर चालुच ती
हम्म.
तुम्ही काय जावून बोलू शकत त्यांनी
हम्म मस्त लाऊड स्पीकर आहे तुमचा.
हम्म बंद करा लागतंय.
हम्म.
हम.
बरका नाही आल वाटते आज.
व्हय.
छोटा डॉन नाही आला काय आज‌?
डॉन झोपला असल घरी.
हम् हम्म डॉन सकाळी सकाळी पळतच गेला.
डॉन लई झोपाडा आहे.
हम्.
डॉन ला पकडाय लागतंय.
हम्म. मी तर म्हणतो आजच होतात का काय कॉल्स.
आज झालं की उद्या दुसरा टास्क
बस
ह मग काय डायरेक्ट मराठी बोलायचं बसंदाबाजून
ते समोरचा टास्क आहे का मराठीचा
हो याच्या नंतरच आहे वाटते.
ते मग डाउनलोड करावला लागेल मला ते रिफ्रेशच्या खाली येतय ति
नाही डाऊनलोडच काय?
हम् ह आपोआप येली.
हम् रिफ्रेश केलं की आपोआप यायला पाहिजे.
काय सग कसं की.
मग अजून जरा. दोन तिन दिवस थांबवा लागतील.
किती वर आले ती
माय आता तेराव ये
तेरावा का?
हा
मिस नाही झाला तुझा कॉल
हम्म
ह
चालत असेच चालायच ब
मीस नाही झाला पाहिजे मीस झाला की मग लागतात
हम
हम्
झाला टाईम आता
रा
आता कोण कॉल करत श्री
नाही नाही, श्री नद हाय पाठवलं बघतय सजित जिंदा करल
हम
एक झाल्यावर दोगाल घेतन
हम् हम
हम्
ज्ञान तर चालूच नाही केलं अजून
कोण
कुण्यानं
ते काही फायदा नाही त्या
बारा मिनिट हा
दो तीन फिरीरी
नुसत दिवस भर फिरत राहत कि ती
तेच ते मित्र ल फिरतात.
ह वाशिमच्या इथे जात
त्या